बोल.
हो नी बाहेर घेऊन गेल्यावरच ते शिकतात ना.
हा म्हणजे ते जर लोकांसोबत हे झालं पाहिजे ना असं ओळख. ते मग लोकांचे कस कोण बोलतेय कसं काण बोलतय असं त मग काही लोक बघून हास तात मग ते त्यांना पण असं बघून कि कोण बघितलं तर बघून हसायचंय वगैरे असं काय बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात त्यांना
हम्म हम्म हम्म.
मग आता भाजी खरेदी करते तर तिला भाज्यांची पण थोडीफार ओळख होईल मग मार्केटमध्ये जाते ना तला म
हो. मार्केट जवळ आहे का लांब आहे?
जवळही आहे लांब ही आहे एक. काल एका लांबच्या मार्केटला गेले होते मी. तु ज्या मुलीला आज कॉल केलेस ना, तिने काल मला जवळ जवळ चार ते पाच कॉल केले. म्हणून मी तिला सांगितलं की आ दहा दहा मिनटचं नको, करू. जवळ म्हणजे श्यक्यत लवकर संपयचा प्रयत्न कर म्हणल टास्क. त्यामुळे तिने पटापट अस सात आठ, सात आठ मिनिट कॉल केले. कधी एक दहा मिनिटाचा कधी अकरा मिनिटाचा अस कॉल केले तिने चार पाच मला.
हां हां.
आणि मग मग मी एका लांबच्या मार्केटला गेले होते. मला तुळस हवी होती म्हणून आणायला गेले होते तिला घेऊन.
हा पुण्यात पुण्यात काय? हा, पुण्यात काय दररोज हे असत सोड.
हा, हा दरोज भेटतो पण फ्रीच आहे. पण हिला फिरवायचं थोडस बाहेर कच वातावरण पाहिजे थोडस म्हणून जाते. कारण आता पावसाळा चालू झाला की परत कुठे जाता नाही येणार. तिला घरातच कोंडून ठेवाव लागनार. तरी पण मी जाणार छत्री घेऊन सोडून. तरी पण कधी एक कधी वेळ जास्तच असला विजच असली तर नाही जाता येणार ना. आणि मग ह्यातला आता दीड महिना आम्ही गावालाच असतोय. हा तिकडे तस, हा तिकडे खेडेगाव असल्यामुळे कसं सगळी मिळून मिसळून असतात ना. लोक एकमेकच्या घरात असतात आणि मोठी फॅमिली असल्यामुळे जास्त लोक असतात ना.
तुमच्या गावाकड मोठी फॅमिली आहे का?
हा म्हणजे असं चुलत सासू, चुलत दीर असं सगळे सगळी मोठी फॅमिली असते ना तिकड. म्हणजे स्वयंपाक वेगवेगळा असतो, पण शेवटी आपल्याच आता रक् संबंधातली लोक आहेत. म्हणजे घरात येणं जाणं असतंच दिवसातून दोन तीन वेळा. आणि हे पण असते त्यांच्यात खायला पहिला कूणाच्यात ही खाते कोणाच्यात ही पिते. म्हणजे, असं काय टेन्शन राहत नाही कि, ती काय एकटीच बसली किंवा काय बसले असं. कुणाच नाही कोणाच तरी लक्ष अस तस जरी दारात असल तरी आणि मग चुलता वगैरे असतो ना. म्हणजे तिचा म्हणजे माझा दीर वगैरे असे सुलत दीर ते, मग त्यांच्यासोबत बोलण चालणं मग ते असं बोलवतात ना लहान मुलांना. की काय हे ते बोलावण्याचा प्रयत्न करतात ना. मोठी माणसं बघ. हा त्यामुळे तस गावाकडे काही टेन्शन नाही राहत. असं मी तर लक्ष देत नाही गावाकडे फक्त तिच्या जेवणा च्या वेळेला तिला जेवायला आणतो जिथून कुठून असेल ती. नाहीतर मग ती अशीच असते कुणाच्या त घरात किंवा दारात. कुठं कोंबड्यांशी बोलत कुठं काय?
गावाकडे अ गाड्या वगेरे नसतात आणि सगळी जण बाहेर असतात. वरंडात वगैरे बसून असात इकड कस आहे सिटीमध्ये कसं कोण सगळीजण आपापल्या कामात बिझी वगैरे असं असल्यामुळे ते हेच होत नाही ना.
सिटी सारखं नाही म्हणजे ते गावासारखंच आहे वातावरण तिथलं.
हा तेच की, आता तू दीड महिना तिकडं जाणार आहेस व्हय गावाकड?
हा आता शेतीची काम चालू झाल्यानंतर न जायचं. काहीतरी सासू मदत करायला म्हणजे घरातली काम किंवा शेतात म जेवण करून द्यायचं असत.
हा मग नवरा इथं एकटाच राहतो का?
ते ते आता शनिवार रविवार येतात मग गावी. काय काम असलं तर. येतात नाहीतर मग नाही. एकटच राहावं लागतं.
हो.
कसं ते शुक्रवारी काम करतात शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे शुक्रवार शुक्रवारी रात्री येतात गावी त्यामुळे शनिवार गेल रविवार दोन दिवस काही काम करतात आणि रविवारी संध्याकाळी भेटात सोमवारी परत
आता तिला एक द तू शाळेत घातलीस ना तर मग तुला वर्ष वर्ष त शाळा हुसपर्यंत जायलाच मिळा सुट्टीतच जायला मिळा.
लहान मुलांचं आ कसं नसतं सोड खरं आ आत एक दिवस सुट्टी काढू शकतो, असं आता म्हणजे ते आता किती प्ले ग्रुपला जाणार नंतर ना काय ते लहान गट मोठा गट असं.
पुण्यात खूप फि आहे ना असं मी ऐकलंय.
हो आपण जसं झालंल तसं आहे म्हणजे अगदी पंधरा हजारापासून, दहा हजारापासून, वीस हजारापासून, एक लाखापर्यंत, दीड लाखापर्यंत आपण घालल तसं.
तर आहेत.
हम्म. आपण काय आपण हातरून पांबरून पाय बसरायचं आपल्या आईपती नुसर घालायचं.
हम्म.
म्हणजे इतकं पण पाकच ह्याच्यामध्ये नाही घालणार मी थोडं मीडियमच घालणार म्हणजे, जास्त पण हाय नको कारण मग मुलांच एकमेकांची बघून कस मागणी वाढते ना. कि हि न ते आणले तिन ते आणले त्यामुळे जमल तसंच. जमल तेवढ्याच आपलं करायचं.
हम्म -आपल्या आहेत कसं मीडियम मध्ये-
नाही घालायच. मीडयमच म्हणजे आपण मध्यमवर्गीय आहे तर म मध्यमच- घालायचं. हं.
मग आणि? तू अस एकाच कॉन्टॅक्ट ला- पाच एकदम कॉल केले तर चालतय का ग?
चालतय की. पण ते कस आता लागला- पाहिजे लकीली. ते सगळं पण आ ते कॉलच पण लक वरच आहे. लागला तर लागला नाही तर गेला.
हा हा हा असं आहे का?
तसे- काल काय- परवा मी- तुला तू मला लावले का पाच पाच? किती लावले आपण एकमेकिंना हा?
तू तीन लावलेस. मी तीन लावले.
हा असं झालय होय. त्यानंतर- बहुतेक मी तुझ्या बहिणीला ट्राय केला कारण माझे थोडे परत दोनच कॉल राहिले होते. तुला तीन केल्यानंतर कारण ते माझे शेवटचे पाच कॉल होते ना?
हम.
तिला काही वेळच नव्हता. ती म्हणली, मी साडेसहा वाजता तुम्हाला करतो. त म्हटलं माझ्या बहिणीलाच मी केला. तिला पण एक फेल गेला आणि दो एक तिने उचलला दो एककीला मी ट्राय केला ती मला स्वतःहून सांगत होती - ति मला कॉल कर म्हणून तिला, तर तिला लागला- नाही. तिकडे मी खूप वेळा ट्राय केला पण तिला कॉलच लागला नाही. मग तो फेल गेला- एक आणि मग त्यानंतर माझ्या- बहिणीला एक फेल गेला आणि एक उचलला. झाल संपल द टास्क.
हं हं हं. मला असं एका दोन तीन जणाच, असं जे बोलणारे आहेत का नाही त्यांचा नंबर पाठ - म्हणजे अशा मुली- बोलणाऱ्या आहेत. त्या तुला असं -
हा. कारण मग गप बसणाऱ्या मुलींना मी - केलाय खूप वेळा आलेत मला, अशा पण मुली आता ज्या की बोलतच नाहीत. मी प्रश्न विचारून विचारून थकले. आणि ठेवून दिलाय
व्हय भैया तस एक एक एक- काच बोलायचं असेल तर कसं व्हायचं ते? दोघी पण बोलायला पाहिजेत. नाही
हाा मग तेच म मग काय करायच म मग जे तिने सब्जेक्ट दिलेत ना कुठे राहता, काय करता, मग उदरनिर्वाह, इंधनच कसं, मग कुटुंब नियोजन कसं, असे मेन प्रश्न विचारायचे आणि मग मी ठेवून जाय ठेवून द्यायचे कारण मग तिनी बोललेच नाही. तर मग काय बोलणार मी हा हू केेल्यावर
हा हो
हा एकीला तर काल म्हणजे परवा तुला केला ना त्याच दिवशी तिला एकीला केला होता तर ती ना लावणी कलाकार होती तर तिचं तर लोकांबरोबर किती छान कॉन्व्हर्सेशन पाहिजे ना तर जर त इव्ं घेत असेल तर ती पण बोलायला इतकी हुशार किं म्हणजे अस एवढी ऍक्टिव्हच नाही बोलायला म्हणजे बोलण्यात इतकी हुशार मला वाटलीच नाही ती? कारण मीच बोलत होते मीच तिला विचारत हो प्रश्न मग तुम्च इव्ंट मॅनेज करता का? म तुम क्लास झालाय का? मग तुम्ही क्लास घेता का? हे, ते, सगळ मीच तिला विचारलं.
किती कॉल केली तिला असं?
केलं कारण ती काय बोलणंच?
हो दहा मिनिटं म्हणजे खूप बोलावं लागत सोड
तर मीच एकटी दहा मिनिटं काय बोलू?
एक एक एक एकी असशीे शाय थोड बोले तेच नाही
एक कोल्हापूरची होती बघ सुरुवातीला जेव्हा मी टास्क चालू केले ना? त्यानंतर मी तिला कॉल केले होते तीन चार ती एक छान होती बोलायला चपळ होती म्हणजे तशी हा आमही दोघी बोलायच मग फिटनेस वरून बोलायचो मग, जेवणावरून बोलायचो मग
आपले आपल्या इकड कोल्हा आपल्या इकडे कोल्हापूर साईडची लोक बोलतात तात सड त्यांनी बोलायला पा पाहिजे असतात.
हा होय होय ती पण म्हणली मला मी कुठल्या पण विषयावर किती पण बोलते तिने पण केले मला चार पाच कॉल आणि मी पण केले तिला चार पाच कॉल. होत परत मग चार पाच कॉल? केल्यानंतर मग नंतर पण मग त्या त सोबत काय बोलायचं आता चार पाच कॉल झालेत दहा दहा मिनिटांचे दोघींचे. जवळजवळ दहा झाले एकत्र कॉल. तर मग आता अजून काय बोलायचं असं होत ना मग त्यामुळे म परत तिला म्हणल. आता जर कोणी नाहीच भेटल पुढ जाऊन तर मग हच्यावरती रिटर्न येतो.
ह आपण जस कॉल लावत जाईल तसं ते भेटतच जात मग मला मला ना असे एक दोन तीन नंबर पाठव ते म्हणजे माझे आता पंधरा झालेत ना, अजून एक पंधरा कॉल झाल्यावर म्हणजे माझं टास्कच कम्प्लीट होतो आज एक दोन माझी बहीण एक दोन नंबर दिल तूून एक दोन नंबर ते म्हणजे असं चाल चारचार केल्यावर कॉलच सं
हा. आता म्हणजे असं माझ्याकडे तर ना ज्यांना मी चार चार कॉल केले ते बघते आणि पाठवते तुला सोड.
हा.
ती कोल्हापूरची एक पाठवते, आणि ती तिकडची इचरकंजी मधलीच आहे तिचेे वडील पत्रकार आहेत. तिचा एक देते. ती पण ती काय इतकी बोलत नव्हती. पण तिजा एक कॉल तरी घेऊ शकतेस दहा मिनिटाचा. म्हणजे असे एक दोन कॉल तुला देते की मी ज्यांचा एक एकच कॉल घेऊ शकतेस आणि जी कोल्हापूरचे आहे ना, तिला विचार बघ म्हणजे तुला कसं वाटतय बघ आता कोण किती कॉल करते किती त्याच्यावर आहे कारण खरंच आता बोलून बोलून लोक थकलीच आहेत काय बोलायचं.
होय. या.
हा पण दहा मिनिटाचा कॉल झालाय बग कर
झालय काय? हा हा. मी आता बघितलेलं तेव्हा आठ मिनिटाचा झालता.
हा.